बोला साहेब.
आरे तेव्हा कॉल केला होता कार्या ॲप होऊन.
बघितलं ना मी, म्हणून तर उचलला ना.
आता काय करायचं?
मग आता काय, बोलायच.
कुठं हाय बोलू?
उम्म.
बोलायचस ना बोलायचच तास आहे ना तो. बोल हा.. आपण जे नॉर्मल बोलतो तेच..
एवढंच आहे का?
हो.
बरं बर..
कर कट.
बर.. दहा मिनिट बोलाच आहे त्याच्यावर
किती मिनिटं?
दहा.
दहा मिनिटं एवढं काय बोलत, आता नाही हो कट केल्यावर नाही चालत.
होईन तिथ सेकंद दाखवते म किती मिनटं बोललं किती.
एक मिनट आला आता एक मिनिट..
हाव का?
हम..
हा मग आता दोन दोन मिनिटं बोलाचं. नाही हो दहा मिनटात हा. बोलाच, बोलायला कर ना फोन..
नाही, नाही, कर ना. ते उचल म फोन बोलायचं, काही नाही घर नाही हा वर आहे. काय पण बरे वाटतं, नॉर्मल बोलायचं, आपण जे रोज बोलतो ते हम्म कारण मग.